हॅलो
हा नमस्
हॅलो नमस्कार ताई आवाज येतोय का
हो येतोय येतोय बोला ना
अच्छा तुमच पण येतोय मला पाठीमागे कोण मुलं गडबड करतायंत की काय आवाज येत -
हो ती मुलगी छोटी ना माझी तिला शाळेत सोडवायला आलते.
अच्छा.
ह ती रडती मग मग बसले थोड्या वेळ बाहेर. सवय लागूपर्यंत म्हटलं. चार वर्षाची आहे चार वर्षाची. हा त्यामुळे ती एकटी राहिना ना अजून. आज आहे तिसरा दिवस तिसरा तिसरा. नाही बसूनच राहिले मी दोन दिवस तिच्या पशी आजच बाहेर बसले तर अंगणात.
सवय लागेपर्यंत एकटीला थोडं तासभर वगैरे किती तासभर असेल शाळा.
नाही तास नाही चांगली दोन अडीच तासची ना.
हा मग काय लांब आहे ना घरापासून अंतर मग परत यायचं जायचं त्यामुळे मग बसते.
हा बरोबर बरोबर. कसं चाललय मग तिच शाळेच रुटीन?
छान चालय आता लगेच अजून सध्या काय असं पूर्ण चालू नाही.
हा हा हा हा
दररोज त्रास करते ये दररोज स्कूल मध्ये यायचं की नाही मला आज नाही जायचं प्लीज मम्मी आज नाही जायच. अशी कर् आणि त्या लाग श शनिवार सुट्ट्या आल्या ना त्यामुळे मग आ त्रास
आता त्रास देणार बरोबर शनिवार सुट्टी असते की मग परत काय मग शाळेची तयारी कशी केलीत मुलीच्या?
शाळेची तयारी आता शाळेची काय होती छुटीची अजून त्यामुळे काय.
होच ना ह बॅग आणावी लागली असेल. आणखी हा काय वही पेन्सिल किंवा काय असेल तिच कंपास असते ह ना कौतुक पण वा बॅग पाहिजे नवीन काहीतरी वेगळ पाहिजे असं असतं ना नवीन रेनकोट अस असल किंवा छत्री असेल आता पाऊस चालू होईल तर.
हा आता पाऊस सुरू झाला लागण ना छत्री किंवा रेनकोट.
हा तेच ना. म्हणजे असं बरेच गोष्टी असतात ना मुला म्हणजे कुत कुतुहल असत ना ते पहिल्याच दिवसाचं पहिलीच शाळा आता तर तर इतकं म्हणजे मी पाहिलंय ना ह्याच्यामध्ये म युट्यूबला पहिल्या पहिल्या दिवसाच मुलांचं इतकं छान स्वागत करतात शाळेमध्ये. असं म्हणजे हां ना
हम्म डेकोरेशन सगळं इथे सगळे फ़ुगे लावले होते ते फुग्यांचे छोटे छोटे नाही का होते भीम चुटकी
हा हा हा हा
ते लावलेले फुग्यां हा कार्टून्स लावलेले त्यानंतर फुग्यांच डे डेकोरेशन केलेली. आणि प्रत्येक मुलाला ओवाळून आतमध्ये दे
हा ना त्यांचा पहिला दिवस अस, म्हणजे किती छान होता आमच्या वेळेस तर अशी काही कल्पना नव्हती पण असं काही नाही. की आम्ही हे नाही पण आता आता मुलां म्हणजे कल्पना खूप छान घेत येत आणि असं स्वागत पण खूप आवड यायला हा, आवड निर्माण झाली पाहिजे. मुलांना अस त्याच्यासाठी काय काय काय काय करत अस शिक्षक लोक पण पण म्हणजे मोठ्या हे त शिक्षकांच नाही पण हे मुलांना सवय लागेपर्यंत... ह्या अंगण म्हणजे ह सिनियर ज्युनियर किंवा अंगणवाडी मराठीच असेल तर... तर शिक्षकांना किती मोठे टास्क आहेत्या मुलांना सांभाळायचं दोन अडीच... तास किती वेगळ म्हणजे हा... आप मुलं किती दिवसभर आणि या इ एवढी मुलं.... मुलांना म्हणजे सांभा.. ळण म्हणजे किती मोठी गोष्ट हे त्या मुलांच्या कलेने सगळ करा.. चय एका मुलाचं आहे का इतकी मुलं आणि त्याच व्हायची ना सगळी... एकाच वयाची मुलं असतात आणि किती लहान मुलं असतात... आणि त्यांना एवढं कसं बाबा ते लोक हँडल करतात त्यांच त्यांनाच माहिती...
मग काय प्रत्येकाचं वेगवेगळं असतं कुणाला खेळायला आवडतं कुणाला अभ्यास करायच... कुणाचं काय...
काही असत काही कोणी रडतच असते कोणाला काहीच असते कोणाला भूक... भूकच लागलेली असते म्हणजे किती गोष्टी असतात त्याच्यामध्ये.... बघा म्हणजे किती त्या शिक्षकांना आणि त्या सेविकांना हँडल करावे लागत असतात... गोष्टी... त्याच मोठ कौतुक आहे आणि काय म्हणत शाळा छान आहे का तुमच्या घरापासून... किती लांब आहे? हो का.... आणि मगता चालत जात कि असं कश... अच्छा स्कुटीवरना नेता आणि स्कुटीवरन आणता.... आता तुम्हाला पण ही सवय लागेपर्यंत जरा म्हणजे हेच आहे.. असं होय हा थोडस त्रास होणार थोडस होणार... तोपर्यंत हे पण आपण आनंदाने दिवस घालवायचे.. म्हणजे कसं एन्जॉय करायचं आपण आपली शाळा आठवायची....
हा हा
शाळेत काय करत होतो किंवा काय तेवढा वेळ मधला वेळ आहे जरा सा... असं करायचं नाही हो आपले शाळा.... जवळ... आणि आपल्या वेळेस कसं होतं आपण तीन वर्षाचे.... थोडी शाळेत जातो चार वर्षाचे आम्ही तर हा आपण.... म म्हणजे आम्ही तर डायरेक्ट ये पहिलाच म्हणजे तेव्हा तर आंगणवाडी आणि आस.. सिनियर जुनियर असं काहीच नव्हतं ना म्हणजे सहा वर्षाचे... हा तेव्हा म्हणजे माझ्या वेळेस सांगते आ आमच्या वेळे डायरेक्ट पहिलीतच असायचं... म्हणजे तेव्हा आम्ही सहा वर्षाची जवळ पाच साडेपाच वर्षाचे असू.... म्हणजे तो आताच्या मुलांना तर... नाही नाही आत्ता लवकर घेतात खूप.... नाही आत्ता लवकर घेतात साडेतीन वर्षाचं हा आत्ता कसं साडेतीन वर्षाच.... सिनियर.... म्हण के जी किंवा अंगणवाडी किवा आ हे साडेतीन वर्षाचे... मुलांना शाळेत जायला लागते ना चार वर्षाच्या मुलाला....
नाही नाही मी पहिलीच म्हटले ना... पहिलीला आता उशिरा घेतेत ना असं म्हणायचंय मला पहिलीला नाव....
तेवढंच होतो ना... बघा तुम् हो मग सहा वर्ष... तेव्हा पण पाच वर्ष पूर्ण व्हायचे आम्हाला हा हे एवढं की पाच वर्ष पहिलीला घ्यायचं. म्हंजे आम्हाला म्हणजे सहाव्या वर्षात आम्ही पहिलीच असायचो पण पाच वर्ष पूर्ण.
हम्म
असं व्हायचं मग तेच पिरियड येतो ना आत्ताच्या पण मुलांच बघा ना. चार वर्षात छोट तुमच सिनियर का जे नंतर एक वर्ष ज्युनियर. ते नर फर्ट क्लास असत मुल तोपर्यंत ती बरोबर त्याच वयात येतात.
ते बळा.
पण ह्या दोन वर्षांमध्ये त्यांच्या एवढ्या लहान वयातच शाळा लागते ना मागे. तेव्हा आम्हाला कस आम्ही पाच वर्षापर्यंत काहीच नाही पाच वर्ष नुसतीच बागडलो छान मस्तपैकी आता च्या मुलांनंतर अडीच वर्षाच झालं की आई बाबा सांगतात वन कुठे टू कुठे थ्री कुठे किंवा ए बी सी डी. किंवा अ ब क ड जे काय असेल ते.
हा तुडा आहे.
हा ना तसं आमच्या वेळेस नव्हतं पाच वर्ष. आणि त्याचा एक फायदा असा की आपण जितकं म्हणजे पण मुलांना त्याचा खूप फायदा होतो ना जेव्हा ते पहिलीत जातात तेव्हा त्यांना अक्षर ओळख अंख ओळख त्या गोष्टींची माहिती असते सगळ्या. बडबड गीतं किंवा त्यांच्या काय. पोएम्स वगैरे सगळ्या पाठ असतात. असं ह्या गोष्टी आम्ही पहिलीत असताना म्हणजे ती. तिथून आमची सुरुवात असायची ना.
हम् ह
म्हणजे पहिलीला जेव्हा आम्ही म्हणजे आमच्या वेळेस. जेव्हा स पाच सहा वर्ष पूर्ण व्हाय तेव्हा मी जायचो तर तिथून सुरुवात व्हाय ची आमची. असं व्हायचं आताची मुलं तेवढ्या पर्यंत ती तयार असतात ना म्हणजे एबीसी. वन ट फर हंड्रेड पर्यंत किंवा फिफ्टी पर्यंत तरी त्यांचे अंक ओळख होते. किंवा अक्षर ओळख होते. आणि बऱ्याच गोष्टी हा आणि बऱ्याच गो ष्टी इतरही गोष्टी म्हणजे ऍक्टिव्हिटी अशी भरपूर शाळेम ध्ये शिकवले जातात कि नाही म्हणजे अभ्याव्यतिरिक्त पण भरपूर काय शिकल जा तात मुलांना. तर तो तो फायदाच आहे ना मुलांचा. आणि असं नाही की शाळा अभ्यास असं चांगलं खेळणं पण असतात मुलांना घसरगुंड्या वगैरे अशा प्रकारची काही काही खेळणी असतात शाळेत. फुगे असतात काही असत खेळायला. तर मग खेळायला म्हणजे ते खेळायचे ह्याच्यामध्ये मुलं शिकून पण जातात असं खेळत खेळत.
हा. तेवढाई शिकूण जा तेत ना हा सुरुवातीला आपल्यांदी कशाच एवढं खेळ खेळणं पण नव्हतं शैक्षणिक साहित्य प कमी राहायचं ना तेव्हा.
हॅलो
हॅलो हॅलो हॅलो हा म्हणल सुरुवातीला तुमच्या वेळेस तर शैक्षणिक साहित्य पण कमी राहायचं मुलांना खेळायला.
हा हा नाही तेच ना हा म म तेच बोलते ना आमच्या त्या वेळेस कुठे ओ म्हणजे त्यावेेळेस तर नसायचच म्हणजे त्यावेळेस तीती पद्धत म्हणजे आता ता हे प्र प्रगल्भ होत गेलं तस ते प्रत्येकाचे पद्धती गोष्टी वेगळ्या होत गेल्या ना.
हम् हम्
स म्हणजे आता मुलांना म्हणजे शैक्षणिक गोष्टी व्यतिरिक्त पण इतर गोष्टी गोष्टीची माहिती मिळते म्हणजे नाही का अंगणवाडीत, हॅलो? हॅलो!
हा बोला ना येतोय आवाज हॅलो हा
तेच म्हंटलं की म्हणजे भरपूर हा हां बोला तुम्ही बोला
तेच आ सगळ्या मुलांचं कसं जास्त त्यांना ज्ञान अस वाढाय लागलंय त्यांच प्रत्येक हेच्यातून गोष्टी मधून लवकर पण ते असं लवकर हे करतेत.
हा म म लहान मुलं खूप लवकर कॅच करतात ना सगळ्या गोष्टी असं तेच कि मगं म्हणजे आपल्या वे म्हणजे आमच्या वेळेस असं थोड फरकच राहणार ना म्हणजे प्रगल्प आता होत गेली ना प्रत्येक गोष्टीतून म्हणजे शैक्षणिक म्हणा किंवा आता कॅम म्पुटर युग आहे तर कॅम्प्युटरची पण मुलांना थोडीफार माहिती मोबाईलच य हे आहे तर मोबाईलची थोडीफार माहिती नाही का मुलांना म्हणजे आता मोबाईल वरती पण मुलं गेम वगैरे किंव्हा हे बघतच राहतात की म्हणजे तेच एक टेक्नॉलॉजीची माहिती मिळ ते मुलांना आपल्यापेक्षा जास्त आणि असं म्हणजे आपमला आपल्याला एवढं मोबाईल मधलं एवढं क कळत नाही हा नाही थांब ना थोडं ताई
हा बोला बोला
दोन एक एकच थांबा
हो हो चालतय बोला ना हा बोला ना हॅलो आवाज येतोय तुमचा हॅलो
ओके ओके झालेत दहा मिनिटं ताई हा हा दहा मिनिटं झाली चालेल चालेल ठीक आहे. वाटलं तुमचं